हॅलो
हा हॅलो
काय करायलाय.
काय नाही बघा बसले. चहा आता पाचला तुमचा झाला.
हा आमचं झालंय बघा. आमच्यात लवकर घेतात ह
हा आमच पाच चं टायमिंग ये.
होय. मग प पोरांची शाळ एक चालू झाल्या
शाळा चालू झाल्या होय. मोठा गेलाय अता त्याची चार ला सुटते शाळा.
होय कितविला येतो?
तो आता पाचवीलाय.
होय! पाचवीला आणि मुलगी ये काय?
पाचवीला मुलगा आहे. दोन्ही मुलंच आहेत. एक अडीच वर्षाचाय. हम. तुम्हाला?
मला एक मुलगाय तो आता पहिलेलाय आणि मुलगीेय ती आता सां महिण्याचीय.
हा हा हा.
मटोप इंग्लिश मिडियम ला हाय काय, कसाय?
ह्यला एलकेजी के युकेलेजी यूकेजिला इंग्लिश मिडियम ला घातलेलं ना? आता तिथं नाही म्हणाला लागलाय म्हणताना त्याची मित्र सगळी आता मराठी शाळेत गेल्यात नइ फ्रेंड म्हणताना तो हा तो पण तिथंच जातो म्हणून लागलाय म्हणताना घातलय आता ह म तब्यतीन हाय बरी?
हाय बरी हाय बरीय तुम्ही?
आहे बघा निवांत.
जॉईंट फॅमिलीय?
नाही जॉ फॅमिली म्हणज म्हणजे आमच्यात फक्त आम्ही सासू सासरे आणि आम्ही दोघं आमची मुलं दोघं आणि आमची आजी सासू असं एवढी जन हाईत.
हा आम्ही जॉईंट फॅमिलीय जाऊ-दिर असतात सासू-सासरे आम्ही दोघं त्यांची दोन मुली येत त्यांना आम्हाला दोन मुलं हम! मोठी फॅमिली हाय होय.
म काय बोला क तेच म्हटलं फोन करूया आता तर काय शाळा चालू झालेत दररोज टिफिन ला वेगवेगळं द्यायला लागतंय तुमी काय देत
मी असं त्याला कडधान्याची उसळी जास्त देतोय. पालेभाज्या हम आता आल्यानंतर काहीतरी फळं देतोय, केळं वगैरे सफरचंद
होय आणि आता मुलांना पौष्टिक खाणं भरपूर द्यायला पाहिजे कारण आता सगळं बाहेरच्या खाणं खात्यात नइ हे खाल्लो ते खाल्लो होय त्यामुळं मुलां ची तब्बेत पण खूप बिगडाय लागल्या. त्यामुळं सगळं पौ क पदार्थ करून द्यायला लागतंय आणि सहसा कसं भाजीपाला तेन असं आम त्यो तर काय तो खायला बघत
नाही बघत. तो पण अ थोड चं की असं मोड आलेले कडधान्य देते मी.
हा हा.
तूनच मिळते ना?
होय. आता कसं सगळं औषधावर चालू आहे ना,
हो फळ म्हणा आणि हा भाज्यांवर औषध शिवाय काय नाहीच आहे.
होय प्रत्येक ह्याच्यात औषात म्हणजे औषध फवारण्या शिवाय त्यांनी पिकच कुठला आता घ्यायला बघत नाही त्यामुळं. कसं मुलांना काय असं पौष्टिक पद्धजातन जाईल असं पण होईना झालं नाही. अगोदरच कसं असायचं नाही सगळं पूर्ण पौष्टिक आणि
हो आता तीन तीन महिन्याला पीक काढतात. त्यामुळे सगळे औषधाचेच पीक आहेत. केळा केळ्यांना आज इंजेक्शन दिल. की उद्या लगेच पिक
होय बघा कि ते कस ह. आणि त्यांनी कसं शोधून काढले. आणि एकदम असं टेक्नॉलॉजी आता आपली वती पुडत गेल्या.
हा हम्म हम्म त्याचा फायदा पण जेवढा जा तेवढा
हा तोटा पण तेवढाच आहे. फायदा आपल्याला होऊ शकतोय, बघा म्हणजे कसं आपल्याला घर बसल्यास सगळी माहिती मिळू शकते. मोबाईल, द्वारे कम्प्युटर,
हा पण तेच जर मोबाईल मुलांनी वापर चांगला केला. तर त्या चांगलंच पण जास्त गेम वगैरे खेळतात. आता पबजी सारख्या गेम त्याच्यामुळे त्यांचा तोटा
होय होय त्याच नुकसान पण तेवढंच आहे. आतम्हणजे डोळ्यांना नुक आपल्याक त्रास होऊ शकतोय.
मुलांचा हा ह म्हणजे त्यातच त्यातच लक्ष राहतं हे ना, बाहेर पण खेळायला पाहिजेत.
होय होय आणि अगोदर सारख आता काहीच राहिलं नाहीये. आता आपल्या वेळेला आपण बाहेर खेळा याला जायच करायचं मैदानी खेळ खेळायचे तस आता मुलं नाही खेळत. नुसतं मोबाईल टी व्ही हे चालू आहे.
हम्म मैदानी खेळताना काय माहितच नाहीयेत.
होय आजा आगो अगोदर बघा आपल्याला घरातून खेळायला, या घरात नाही म्हणजे घरातले आपली कसं करत होती. या रे या रे घरात बसा घरात बसा म्हणत होतो. होय बघा की आमचं हा वट झालंच बघत नाही खेळायला. मी तर किती पाक लागते शाळेत ना, आल्यावर जारे जरा मै मित्रांच्या खेळ जा. हां मम्मी मी घरात शाळेतून खेळून चालूयत
हा. सगळे तसे जाय सगळ्यांच्या घरी पोर मोबाईल मध्येच खेळ मोबाईल, घेऊन एका ठिकाणी खेळत बसते.
होय होय ते ते तर लई आणि आपल्याला जेवढं माहित. तेवढं ते पोरांना माहीत.
ते नॉलेज तर भरपूर त्याच्यामुळे, मुलं आपल्यापेक्षा जास्त हुशार आहेत आपल्याला माहत नाही. तेवढं त्यांना माहिती.
मी कशात तर थांबले क नाही मला मग आहे तगडण मग तस नाही चालू करायचं अस
आता तो माझा छोटा आहे तो सुद्धा त मोबाईल वापरू शक शक
होय बघा की आज क कसं म्हणजे त्याच नुकसान भरपूर व्हायला लागलं नाही. मुलांच आणि आता कस मोबाईल, शिवाय पण चाल न झालाय कारण अभ्यास न सगळ मो
आता होय हम्म. ते पण शक्य चांगल्याच पण आहे तेवढंच मोबाईल, आता चालण येण पण चांगलं म्हणजे
होय होय खरा त्याचा वापर तेवढा पुरता तेवढा केला तर चांगलाय हो. सारखं सारखं तेच घेऊन बसलं तर आपल्यालाच आता बघा रीलस बघाय सवय लागलीय जला हा ते हा एवढं एैक बघायचं मग उठायचं मग भांडी घासायचं असं म्हणतो ख ते होतय आणि चला आपण त्यात बघतोच
हम् होय
त्यामुळे आपला वेळ पण त्यात जातय नाही भरपूर
हम्म
मग
मग बाळ म झोपलेय
हो झोपल्या आता
हा हा हा
त्यातूनच थोडं थोडं हे
हम्म
आणि काय म
आणि काय नाही
तेच म्हटलं सांग हं बोला की त्याच्या आता पाच वाजष शाळा सुटते पाच वाजता येतोय ते काल जरा सुट्टी लागली ना मग आता जायला आज नको झालेलं जबरदस्ती लावून दिले
तसच होत आता पूर्ण दिवस आता पहिल्यांदा असेल ना पहिलीला
होय आता पहिल्यांदाच गेलाय
हम
म्हणजे त्यावेळेला कस सकाळी आठ ते दुपारी दोन पर्यंत होत तर
हम्म आता अकरा ते पाच असणार माझ्या जावेची मुलगीच पण तस त पण आता पहिलीला गेली
हा
पहिल्यांदा नाही म्हणत होती एवढा वेळ शाळेत जायचं पण अचानक त्यांना एवढं टायमिंग येते ना
होय
हम्म
तसच होत आणि हेात ना बा की आपल्याला आता अ कुठले पण आता आपल्याला कुठे जायला भेटत नाही ना बाहेर गावीत नस तिथली आपल्याला माहिती ती पाहिजे असते तर सगळी मोबाईल वर आपल्या आता येते
हा हो आता पण घरात बसून आपण हम्म
फायदाच आहे ना आपल्याला या म्हणजे कोणती पण माहिती. आपल्याला सहज मिळू शकते.
कुठे जायचं असलं तर त्या अं ठिकाणची माहिती पण मोबाईलमध्ये घरात बसून आपण. कळू शकत्या.
होय होय कळू शकते की आपल्याला माहिती पण आता आता बघा की. कम्प्युटरमुळ पण आपल्याला चांगला फायदा झालाय ना आता.
हो.
कुठलं पण असं फॉर्म असू दे काय असू दे आता सगळं ऑनलाईन आलय. बघितलं ना सगळं कुठलं भी फॉर्म भरायच असलं तर. पहिला ऑनलाइन भरा होय लेखी म्हणजे असा. आता कुठं भेटणाच झालय सगळेजण ऑनलाईन भरायचय ऑनलाईन भरायचंय.
सगळं सगळं आता ऑनलाईन होतय.
होय म्हणजे भरपूर टेक्नॉलॉजी बदलल्या. आपली अगोदरपेक्षा. आता खूप बदल झालाय सगळ्यात. मगं आवरलाय की नाही बाकीच.
बाकीच आवरलय आता संध्याकाळचं स्वयंपाक संध्याकाळ नंतर करायचं थोड्या वेळान.
होय.
हम्म.
मगं काय नवीन करायचंय हाय काय.?
नवीन काय नाही आज सोमवार.
हा हा. आणि हेच आता पोरांना खेळ पण भरपूर आता आपल्याला शिकवायला पाहिजेत आपणच मोबाईल बंद करून. आपल्यालाच आता त्यांना खेळ पण शिकवायला पाहिजेत
हो आधी आई वडिलांनीच मोबाईल ठेवायला पाहिजे.
होय होय तेच सांगाले ना आपल्याला. अ अगोदर आपण किती काय काय खेळ खेळायचो कणी झिबली न म्हणा. खड्याण, लगोरी, फुटबॉल, क्रिकेट. छान वाटत होत खरं अगोदरच सगळे आपण म्हणजे
आता तेवढशी मुलं पण भेटत नाहीत त्यांना खेळायला मित्रमैत्रिणी पण नाहीत
होय होय. त्त्यावेळेला कसं आपल्याकडे मग काय मोबाईल नसा. काय नसायच आधीच तो कीपॅडचा मोबाईल होय. ते पण काय वडील आपल्याकडे देत नव्हते काय नव्हते त्यामुळे शाळेस. न यायचंय हात पाय धुवायचंय फ्रेश. होऊन अभ्यास करायच होय मग अंधार पडल्यावर मग घरात यायचं आणि मग अभ्यास. करायचा तो पण अभ्यास कमप्लीटच व्हायला पाहिजे. उद्या सर मारतात मॅडम मारतात. नाही आहे आता काय काय ओ क्वेशन आणि त्याचं आन्सर. ओ ते बघितलं ना हा. हो होय होय हा ते बघितला काय एका वाक्यात उत्तरे. लिहा थोडक्यात उत्तरे लिहा सविस्तर उत्तरे लिहा.
स्पष्टीकरणासह द्या किती काय काय असणार.
आणि आकृत्या तेन होय होय. त्यांना काय आता सोपच आहे वरती पॅरिग्राफ देतात खाली अं. क्वेश्चन देतात त्यातूनच आन्सर होय.
आमच्यासारखं काय पाठांतर. तर नाही काय.
होय इंग्लिशच इंग्लिशच. नुसत होत का नाही त्यावेला ह पॅरग्राफ येत होते. आता सगळं मराठी पण तसं आहे हिंदी पण तसच आहे हो.
फक्त त्यांच इंग्लिश परफेक्ट होते खरं पोरांना आपल्याला त्यावेळी इंग्लिश अवघड वाटत हो. आता त्यांना इंग्लिश सोपं वाटत मोबाईल मुळे वगैरे हा.
आपल्याला त्यावेळेला इंग्लिशलाही अवड वाटयं इंग्लिश म्हटलं अगवर
अंगावर काटा यायचा मुलांना खरं आता इंग्लिश आपल्या फ्रेंडली झाल्यासखं झाले.
होय होय आणि आ आता सरास कस इंग्लिश मिीडियम शाळा आहेत नाही.
हा आपल्याला इंग्लिश केव्हा असायचं त्यांना आता सुरुवातीपासूनच.
होय अहो मी. ह्याला आता बघितलं त्याचं अंगणवा म्हणजे एल के जी यु के जी ला घातलेलं का नाही त्यावेेळेला. जे आपल्याला हातच्याची तन गाणीच असायची बघा. पाचवी सहावीला ते बेरजेचे वजाबाकीचे त्यांना त्या आता आहेत. ते, म्हणजे भरपूर आहे. झालायने डेव्हलप झालय, होय.
पण दहावी नंतर जस आपल्याला अवघड वाटलं अस ह्यांना होणार नाही कारण आ सुरुवातीपासून इंग्लिश होत. त्यामुळे तसं कंटिन्यू वाटणार आहे त्यांना एवढं
नाही नाही होय लोड वाटणार नाही त्यांना.
हम्.
चालतय तुम्हाला आणि करते की मी.
हा हा.